नमस्कार ताई काय म्हणता? काय चाललं?
काय नाही निवांत हो आवरून
आलेस पोरं स्कूल मधून?
नाही सकाळी जातात साडेनऊला मुलगा जातो तो पावणे साडेचार किंवा पावणे पाचला येतो आणि मुलगी साडेआठ साडेआठ ला गेली की अ साडेसहाला येतीया संध्याकाळी.
बापरे पूर्ण दिवस अडकतात म्हणजे तुमी
होय म्हणजे हेच आहे ना.
नाय माझ दोन्ही मुलं एक मुलगी एक मुलगा आहे मुलगी माझी पावने सातला जाते.
हा.
तीस दोन पाचला ओपण सुटते तिची स्कूल पण मग तिला येत करत सव्वा तीन होऊन जातात. कारण दूर ये थोडीशी ती आणि मुलगा माझा साडेनऊला जातो लहान आहे तो तीनच वर्षाचा आहे.
ह ह ह.
तो साडेनऊ ला जातो तो आता आलाय साडेबारा पाऊनला.
के म बाहेर आहेत काय तुमच्या तिथे शाळेला गावातच आहेत शाळेला?
नाही येत आम्ही नाशकातचं शाळा आहे. म्हणून मग हा तिथल्या तिथेच पण मग व्हॅन वगैरे येत करत पोरांना वेळचं होवून जातो.
इंग्लिश मिडीयमला घातलंस का मराठीत?
दोघं इंग्लिश मिडियमला आहेत असं.
हा मुलगा आला म्हणा आत्ता.
आत्ता माझा मुलगा आला, आता मुलगी येईल मुलगी ती आता सव्वातीन ला येईल.
हा म प्रॉपर गाव तुमचं नाशिकच?
नाही ना ही आम्ही तिकडेच बागलाणकडचे येत आम्ही.
कोणी कडलं?
बागलाण बागलाण.
कुठं येतंय हे?
सडाणा तालुका.
तिकडून आहे काय हा हा हा हा हम्म.
इकडे राहतो आम्ही नाशिकला राहतो हो हो. सगळी फॅमिलीच आमची नाशिकलाच आहे. सेटल आहेत आम्ही नाशिकला. नसे
पाऊस आहे का तुमच्याकडे?
आता दोन दिवस त्यांनी एका दिवसाची पूर्ण म्हणजे त्यांनी महिन्याची कस रे एक दिवस पूर्ण देऊन दिली त्याच्यानंतर त्यांनी हाजेरी लावन बंद करून दिलयं.
अ हं हं सगळीकडं तेच कराय लागलाय हजेरी लावायचीचं बंद केलीया कसं काय करतोय माहित आता म अ हं हं.
काय माहिती आत्ता चार दिवसापूर्वी असा आला असा आलात असं वाटत होतं की तो ह ता गंगेला असा पुरा येत होता पहिल्या पुरामध्येच अ
अ चार दिवसात खुप अ पाऊस लागला पण इंद्रायणी नदीला पूर आणला त्या पाऊस हा आणि आत्ता गेल गेलाय किंवा असं ऊन पडलेय की उन्हाळ्यासारख
आं उन्हाळ्यासारखं ऊन पडलंय आता तर काही विषयच नाही डायरेक्ट अजिबातच नावच नाही पावसाचं.
पाऊस नाहीच म्हणजे पूर्ण ढग पण दिसं ना झालं ना आणि काहीच नाही. काय म हम्म हम्म. उन्हाळ्यात कस ऊन होता आपल्या तसं ऊन एकदम कडक कडक ऊन पडलेय बाहेर.
तेच ना विशेष झालेले आणि तो येत होता तेव्हा लिटरली असं सांगते मी माझ्या मुलीला स्कूलमध्ये जाण्यासाठी नवीन छत्री घेत आणि नो पाऊस जास्त पाऊस जास्त झालाय मम्मा मला छत्री घेऊन दे म्हणे. बरं ठीक हे बेटा छत्री घेऊन घेऊ छत्री घेतली आणि दुसऱ्या दिवशी स्कूल दुसरे हा दुसऱ्या दिवशीस पाऊस गेला तर ती काय म्हणत होती मी छत्री माझी पचकी केली मीने या पावसाने. मी छत्री घेतली आणि ही पावसा जना बंध झाला म उम तिला त्याचा राग आला. तिला ज्याचा राग आला असं का हा असं का केलं म्हणे पावसामुळे मा
होय आता काय केलं म्हणात माझ्या तर त्यागा म्हणा पावसाचा पाऊसानं तीचं काम कराय लागला ह्यांला
नई मी तिला मुद्दाम सांगायचे अगं उलट चांगलं ना तुला स्कूलमध्ये सगळे हसले असती तू स्कूलमध्ये नवीन छत्री घेऊन आली ना आज पाऊसच आला नी हो मम्मा ते पण बरोबर आहे म्हणा मी घेऊन गेली अस तीन मला सगळे हसले असते ना पण मग बरं ठीक आहे. तो दिवस झाला दुसऱ्या दिवशी घेऊन जायचं म्हटलं अगं आज पण नाही आला ना ग आज पण कसं काय घेऊन जाऊ तीन दिवस झाले तिला छत्री घेऊन जायची पण
पाऊसच येयना झालाय मग आता काय करायचं?
पलं जाऊ दे तुझ्या नशीबात जे असेल ना ते दीपावली पर्यंत
लागेल तेव्हा ठेऊ तुझा आणि पाऊस येईल तेव्हा घेऊन जा म्हणायचं.
तेव्हा घेऊन जाऊ या म्हटलं एवढे पोरं कॉमेडी राहतात म्हणजे म हसावं कि रडावा अशी गंमत आहे त्यांच्या
मत म आमच्यात पण मांग होती मध्ये जरा पाऊस लागा लागला म्हणली स् कूल बस शाळेच्या दारात जाते, मला वाटते ते हितनं एक चा चा आठ ते नऊ पावलं चा चालायला लाग ते तेव्हढा चालायसाठी म्हणली भिजलं भिजतय नाही मला मम्मा छतरीत पाहिजे मी नाही म ओरड लो म्हंटलं बघूया जास्त पाऊस लागला तर आनंद येतो म्हटलं मी काय तुला छत्री आणून देणार नाही म्हटलं. आणि तेवढे चार दिवस पाऊस लागला तर पाऊसच गेला म आता कशाला छत्री माग
नाही आमचंही तसच होतं आमची वी वॅन स् कुन च्या घ घराच्या खालीच येते आणि खालून परत अ कूलच्या गेटमध्ये स्कूलमध्येच जाते. पण म तो अंडरचा पिरियड असतो ना पाच मिनिट वॉशरूमला वगैरे जाण्यासा ठी म ते पि तेवढ्या पिरयडसाठी छत्री पाहिजे अगं बाई म्हटलं तुझ्या बॅगेच जोज कमीत कमी चार पाच किलो आहे त्यात तुझी छत्री कुठे सांभाळणार आहे ते. तेवढं सांभाळणार आहे पण नाही नाही मम्मा मला पाहिजेच.
म ती पाहिजे तर घेऊन दिलीच खरं पाऊसच नाही तिला हाऊस आहे
येऊन दिली म्हणजे मी तिला सांगितलंच नाही तिला मागच्या वर्षाची छत्रीची आठवणच नाही मी तीच मागच्या वर्षाची छत्री नवीन रायपरमध्ये पॅक करून तीच दिली घर म्हटलं हीच घेऊन जाय म्हटलं.
अं म तिला म तिझा म्हणजे पावसाचा प्रॉमिस तर पाऊसच लागायचा बंद झाला. हा.
असं आहे बाकी काय चाललं तुमचं?
आमचं काय नाही आमचं आता शेतातले कामं चालू होणार खरं आता पाऊस नाही काय करणार मग. आमच्याकडे भा भात असते ना भात आता रोप तर रोपा करायच्या चिककलातून पाऊस चालू झाला तर पावसाचा प्रॉब्लेम तरु तर जरा मोठा आल्या कार पाऊस कवा लागेल तेव्हा आमचं काम चालू होणार.
नां
पाऊसच नाही म्हटले आता केव्हा पाऊस लागू चालेल तेव्हा का घरातच निवांत आता.
तेच ना ते पोरांचा म्हणजे सकाळची रु टिन जास्त धाऊपळची होऊन जाते अन त्या तेन त्यांना हेक्टिक प्रवास पण खूप होतून जातो ते इथे दोन तास जातात येण्या जाण्यातच जातात त्यांचे दोन तास तर घरी आल्यावर खूप जामण जातात.
अ लांब आहेत का तुमच्या ह्याच्यापासून शाळा?
तरी आमची चार-चार पाच-पाच किलोमीटर आहे. पण मग पोरं सोडत करत जास्त वेळ
मुलगीची माझी लांब आहे पाच सहा सात ते आठ किलोमीटर असेल इथून ती बस येते डायरेक् ट आमच्या घरापाशीच बस येते आणि मुलग्याची काय माहित एक दोन एक दोन किलोमीटर आहे तो जातोय साडेनऊ ला आणि साडेचार पाउणे पाचला येतोय.
नाही नाही यांचं कस आहे? जायचं बी काही नाही पोरांनाना फिरून-फिरून यावं लाग तं ना म्हणजे आपण एकटा गेलो तर बाहेर वळ आपण सरळ घेऊन येतो हे म्हणजे सगळे पोरं सोडत सोडत सोडत सोडत येतात ना मग बोर होऊ जातात ना.
कं कंटाळा येतोय होय तसच हा. म मुलगीचा पण माझ्या तसचं आहे पर दुसरी सुटत्या तीनची शाळा तर साडेचार ला पण ती दुसरी गावं अ दुस सरी गाव आहेत ना त्यातनं ती पोरं सोडायची मग आमच्या इथली पोरं ती सोडत सोडत सोडत शेवट आमच्या इथं बस वसतीला असते त्यामुळे शेवट येते साडेसात पावणे सात वाजते त्याला आणि त्या साडेचार वाजल्यापासून साडेसहा पर्यंत मुली कंटाळत्या तो म.
कंटाळतात म्हणजे विषय का बा तिचे ते तिची सगळ्यात आदी जी उतरून जाते व्हॅन मधून ती फ्रेश होऊन झोप काढून घेत असेल तेव्हा ही घरी पोहोचते.
होय तेव्हा ही शेवटच्या टप्प्यात घरी येत्याात हम्म असं असतं इथे.
खूप आता पोरांना शिक्षण म्हणजे खूप आवड झालेला आपल्या वेळेस अस तं का हो काय माहिती बी नव्हतं.
होय शाळा नव निवांता आणि कसं पण शिका काय पण आणि पहि
अकरा ते पाच स्कूल राहायची दोन रीसेस राहायचे.
होय थोडे विषय जायचं
पण ना माहिती बी नाही राहायचं डब्याला काय घेऊन चालली आहे आणि काय खाणार आहे? काही काही घेणं देणं नाही राहायचं काही ही घेऊन जायचं माणूस टिफिला.
तवा पण काय पण आपण काय पण आपण घेऊन जायचं पण आता तसं नाही मुलांच्या प्रत्येक हे वेगळं
प्रत्येक गोष्टी, प्रत्येक गोष्टी नवीन पाहिजे.
होय जे पाहिजे ते आणि नवीन दुसऱ्याच काहीतरी बघितलं की तेवढंच तेना आणलंय मला पण पाहिजे तू आणून द्यायलाच पाहिजे असे आणि त्यांचं हट्ट ते करून त्यांना द्यायचं.
ची बऱ्याच गोष्टी मी शिक्षण पद्धतीत चुकतातो कारण कसं आहे प्रत्येक आई बाबाची सगळीच परिस्थिती असते असंनी आणि आणि कसं आहे काही लेडीजच कसं राहतं सकाळी त्या पोरांना सोडून तिला पण ड्युटी वर जाव लागत. या पोरांनी या पोरांनी जर सांगितलं मला पिझ्झा बनवून दे आणि बर्गर बनवून दे. ती सकाळी तिला जसात तुला ना आठला जर जायचं असेल तर या पोराला बर्गर, पिझ्झा बनवण्यासाठी साडेचार वाजता उठेल का बरं?
होयच कि मग आता एकेकाच हेच अस तय आमच्या, आमच्या नाहीच की उठणार होय.
असं काही, काही, ‌ काही या गोष्टी बंदच करायला पाहिजे स्कूलमध्ये. पोळी आणि भाजी, पोळी भाजीशिवाय दुसरं काहीच नाही मग.
नाही मी आता रोज माझ्या मुलग्याला, ‌ माझ्या मुलगीला काहीच टिफिन असतो कारण अ तिझ्या शाळेत जेवण असतं आ दुपार एक वाजता भात आमटी किंवा खिचडी भात किंवा डाळ भात असं की जेवण असतं आणि मुलग्याला मग टिफिन द्यायला लागतोय. मग त्याच्यात आठवड्यातून एकदा अ असे सोमवारच्या मी चपात्या बनवते. त्यावेळी चपाती भाजी आणि रोज भा करी आणि भाजी आणि शनिवारी फक्त दुसरं काय खात नाही तो. म्हणजे उपीट किंवा शिरा किंवा पोहे असं तिला आवडत नाही, मग शेवया आवडत त्यात त्याला गोड शेवया. ते तेवढ्या करून देतो असं दुसरं काय नाही आमच्या ह्याच्यात. रोज भाकरी आणि भाजी.
मी तर आता माझा लहानच आहे तीन वर्षाचा. त्याला सुद्धा तिला जेव्हा बनवते ना सकाळी पावणे साडे सहा पावणे सातला तिचा टिफिन बनवते मी साडे सहाला तिचा टिफीन रेडी राहतो कारण मग साडी आपण सहाला उठायचं. पावणे सातला पावणे सहाला उठायचं, तोपर्यंत आपण टिफिन बिफिन बनवायचा आणि त्याच्यानंतर मग तिला उठ ठवायच आणि मग तिला पाठवायचं. त्यामुळे मग मी साडेपाच पावणे सहाला उठली पोरीच आवरलं, तिच्या सोबतच त्याचही बनवून घ्यायचं. दोघांचे टिफिन रेडी करून ठेवून द्यायचे, पण भाजी पोळीच दे
वेग वेगवेगळं काय देताय, का चपाती भाजीच देताय?
नाही भाजी पोळी देते मी आणि तिचा छोटा ते छोटा अ टिफिन येतो तिचावाल. दहा पंधरा मिनटात तिचा ब्रेक तिचे दोन टिफीन आहेत ना, पंधरा मिनिटाच्या ब्रेकला मग काहीतरी च्याऊ म्याऊ देऊन टाकायचं. कारण त्या ब्रेकला जर मोठं काही दिलं गेलं ना, तर दुसऱ्या ब्रेकचं जेवणच
मग काय खाणारच नाही, मग असं होणार ना.
पहिल्या ब्रेकला आहे ना दहा मिनटाच्या ब्रेकला कधीतरी शेव देऊन द्यायची. कधीतरी काहीतरी चाऊ म्याऊ देऊन टाकायचं पाच मिनिटं खाता येईल असं.
काहीतर खाद्य लवकर संपण्यासारखं
हा संपण्यासारखं, मग तिला मग दुसरा टिफिन खायचा कंटाळा नाही येत ना मग. असं ति तिच्याकडे आयडिया भरपूर आहे, मग ती सांगते मग मम्मा मग मी एक काम करते पहिला टिफिन आहे ना दुसरा टिफिन आहे ना मग पहिल्या टिफिनला पहिल्या रेसेसला अर्धा खाऊन घेते. दुसऱ्या रेसेसला अर्धा खाते. मग तो संपतो बरं का आणि तर माझ्याकडनं एवढ्या टिफिन नाही संपणार असं सांगते मला उल
आता फसलाच आहे, पण आमच्याकडे खूप खूप खुप प्रकार प्रकारचे नाटक आहेत. आम्ही नवीन नवीन काहीतरी शोधून आणतो. हं नवीन नवीन शोधून आणतो. मध्येच आन ते अगं बाई त्या वैनमधी एवढी गर्दी राहते, एवढी गर्दी राहते जरा बघ ना. नवीन बिवीन व्हैन बीन लावाय आ म नूस्ता कोमबून हा हा नवीन बिवीन नहीतर मग सोडेल ला बाबा बिबांना सोडायला लाव मला एकटीला
वय पायसकलो रो सोडून जाय मग बाबांना तुझ्यासाठी घरात राहायला पाहिजे.
असं सोडायला लाव लयच दाबून आणतात आम्हाला ते.
मग आता कायतरी करायचच चालतंय तिकडून करा आता एक कॉल.
हो, हो चालेल बाय.